हॅलो सुनीता आवाज येत
हा हा येत आहे
हा ह
थोडा काय नाही बसलेली आहे तुम्ही काय करताय मॅडम ते मालेमा सरांनी कशाचा मेसेज टाकलेला आहे
ते जुन्या गावांमध्ये अ विजिट होणार आहे आणि जो जुना पलका आहे तुमचा सर्वे होणार जे काम झाले. त्याचा सर्वे करण्यासाठी लोक येणार आहेत. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेल. काय तुमचं का हा नाही आपल्या गावाच नाहीय जुन्या गावाचा आहे जुन्या गावाच आहे आणि आपल्या नवीन गाव आहे का म त्याच्यामध्ये जे पहिली पहिल्या खेपेची माता आहे. त्या तिचं डिलवर्ही कुठे झालं किंवा अठरा वर्ष खालीलच्या माता झालेल्या आहेत त्यांचं त्यांची डिलिव्हरी कुठे झाली? किंवा जे किशोरी मुली आहे त्यां जे आपण आधी सुरवातला घेतल सर्वे केलेल्या ज्या मुली आहेत त्यांच सात पेक्षा कमी एच बी असलेल्या ज्या मुली आहेत त्यांच त्यांचं काय केलं तुम्ही. हा हे सगळं सर विचार आज विचारत होते मीटिंगमध्ये आणि त्याचा डेटा लागणार आहे आपल्याला जे
मी रेफर केलं होतं काही मुलींना शहाणाला सुरुवातीलायची बी चेक केली होती तर घेऊन गेले होते शहाणाला
हा मग ते आता त्यांच स्टेटस काय ते काय करतात काय आहे त्यां वजन एच बी वाढले ते तो डेटा लागणार आहे आणि जे सॅम बच्चू आहे ना लहान
हो हो
ति तुम्ही पाठवलं का पाठवलं किती दिवस तिथे थांबले कुठे हा मग ते कुठे नंदवारला का शदाला पाठवलं होत हा म
तस तर एक श्यामबाग हा!
हा किती वजन वाढलं हे, अ हा डेटा लागणार आहे आपल्याना. तो काढायचा आहे.
मॅडम.
हा! मग!
नंदुरबारला पण पाठवलेला आहे, पंधरा दिवस राहतात, हो पाठवलेला आहे पंधरा दिवसानी आ ले होते नंदुरबार ला पण पाठवलं, आणि शहादाला पण मध्ये गेले होते ते, कुलकर्णी मध्ये
हा हा हा!
मोहिद्याला पण आता हे, मोहिद्या मोहि म्हणून तिथं पण गेले होते. तिथ पण येणार हो आता तिथं पाठवलं होत हो आहे तिथ पण. तर घेऊन गेले होते. तिनदागी एक भाडाला तीनदा रेफर केलेलंय
तेकापाडाला तीनदा रेस्ट केलय
हो! म्हणजे त्या बाळाचं वय जास्त, म्हणजे सतरा आठ अठरा महिने होऊन गेले, आणि वजन खूप कमी होत. आईला दूधच नव्हतं त्याच्यामुळे तिला स्तनपानच भेटायचे नाही, वरचा आहार मग ते बाळ लहानच असल्यामुळे तिचं वजन वाढायचं नाही त्या त्याच्यामुळे त्या बच्चूच व कमी वजन होत होत दिवसांंदिवस. त्याच्यामुळे पहिले नंदुरबारला पाठवलं होतं. आणि नंन तर. शहादा कुलकर्णी मधे
आणि आता महिद्याला गेले होते ते, आता त्या बाळाचं वजन एक दीड किलो ने वाढलेलं आहे..
पण त्याला जेवण पण देत असेल ना आता, स्तनपान त कसलच दूध वरचं जेवण भेटत असेल सांगा चांगलं चांगलं थोडं प्रोटीन वाल जेवन द्यायला देतात का?
तस त्यांना हा देतात तस अंगणवाडीत पण ते त्यांना रोज बोलवतात ते पाकिट असतात ना ते पाकिट खायला देतात. आणि मी स्वतःहून घरी जाऊन त्यांना रेसिपी करून दाखवलेली आहे कस बनवायचं काय बनवायचं वेगवेगळ्या डाळीचे मिश्रण करून त्यांना पेस्ट तयार करून दाखवली होती.
हा हा हां अजून आत तर त्यांना अंडे अंडे जास्त खायला स सांग न दिवसातून दोन सकाळी दोन संध्याकाळी दोन अशे थोडे दिवस तरी अंडे जास्त खायला सांग त्यांना किंवा मुग डाळ पराठे असतील. किंवा वेगवेगळ्या डाळीच तु तू जस म्हणते पेस्ट बनवतात अशा वेगवेगळे दाळींच एक पीठ एकत्र मिक्स करून पराठा किंवा चपाती सारख लाटुन
हो.
प्रोटीन दे चांगल तर त्या पद्धतीने पण सांग त्यांना.
हो मॅडम तसच त्यांना करून दाखवलेलं आहे तस त्या बाळाच वजन पहिलेपेक्षा आता चांगलं आहे आणि तबीयत पण चांगली आहे. त्यांना तस मार्गदर्शन केलं हो त आणि विजिट पण केलेली आहे आ दिवसानी येते वाढाला.
अच्छा छान चांगल काम चालू आहे त्येज.
हो चांगलं तस करता आहे आम्ही प्रयत्न कि बाळाच वजन वाढायला पाहिजे कमी नाही व्हायला पाहिजे अस आई वडिलांना पण आम्ही मार्गदर्शन करतात तिथं जाऊन. त्यांना समजवतात किती वेळा बाळाला. जेवण द्यायहेला पाहिजे आता तुम्ही स्तनपान तर त्या मात्याला देता येत नाही आहे, कारण तिला दुधंच नाही आहे तर ती बाळाला स्तनपानच करू शकत नाही मग वरचा आहार वेगवेगळ्या पद्धतीने थोड्या थोड्या वेळाने द्या कारण ते बाळ छोट त्या मूळे त्याला भूक
हा हा त्यांना त्यांच पोट लहान असत त्याला लवकर अ पे भूक लागते अस सांगायचं त्याना.
हा तसच त्यांना मार दर्शन करतात तस शाळेतुन दररोज असं एक अंडी भेटते हा. एकंडी तर अंगणवाडी ईथच भेटतच त्यांना पण आता घरी पण थोड आणून बनवा किंवा हो तेच तस नाहीतर चपाती सारख बनवून द्या. अस सांगितल होत. आणि ते आपलं ते प्रोटीनच पण कसं काढायचं ते. पण त्यांना समजवलं होतं तुम्ही दिवसात तुमच्या वजनाप्रमाणे आहार घ्यायला पाहिजे. आणि ते पण त्यांना शिकवलं सांगितलं.
वा छान चांगलं काम चालू केलं म्हे त्यांच्या घरच्यांना पण तुम्ही किती प्रोटीन खाता हे त्यांना पण समजवलं म्हणजे त्यांना त्यांच्या मुलासाठी पण अ चांगलं समजायला चा त्यांना चांगलं राहील.
हो. तस तर आमचं प्रयत्न चालूच आहे त्यांना समजवायचं कि किती खायला पाहिजे आणि तसं आईवडिलां ना पण खायला पाहिजे आणि तसच बाळाला पण द्यायला पाहिजे त्याच्या वजनानुसार. आहार त्याला किती. म्हणजे मात्रा कस आहे तो लहान बाळ आहे तर त्याला कमी प्रमाणात आहार दिला जाणार पण तो त्याच्यामध्ये विटामिन आणि बि विटामिन असं म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये विटामिन असले पाहिजे त्या बाळाला भरपूर पोषण भेटायला पाहिजे त्या पदार्थापासून.
हो बरोबर जेवढंच जास्त त्यांनी पौष्टिक पौष्टिक जेवढ जास्त पौष्टिक आहार त्यांनी त्या बाळा त्याला दिलं थोड वजन वाढण्यास त्याची चांगली मदत होईल आणि त्याचं आरोग्य पण चांगलेलं राहील.
हो.
हम्म बाकी काय चाललंय.
बाकी काही नाही आता ते मेसेजनुसार आम्हा आम्हाला आता गरोदर मातांची किंवा स्तनदा मातांची बैठक घ्यावी लागेल. त्यांना सांगावं लागेल कि आपल्या या संस्थेने आपल्या गावात आता एक एक वर्ष जास्त झालं खूप काही काम केलेले आहे, तर त्यानुसार तुम्ही पण थोडे असं विजिटला आले तर बोलायला शिका लाजू नका. असं त्यांना आता हे मार्गदर्शन करायचं, बाकीत
आपल्याना एप्रिल एक एप्रिल दोन हजार पंचवीस तर आजपर्यंतचा जो डेटा मी सांगत होती तो लागणार आहे आपल्याना. त्या पद्धतीने तो डाटा काढून ठेवायचा. चाहा
हो हो.
हा. आणि मीटिंग वगैरे घेत हा गरोदर स्तन प्रत्येक महिन्याची गरोदर स्तनदांची मिटिंग आणि डेमो रेसिपी किशोरीची मिटिंग असेल, ह्या प्रत्येक महिन्याला एक एक तरी होऊन जायला पाहिजे म्हणजे आपल्याला कस दाखवायला चांगलं राहतं की व झालीय या गावामध्ये मीटिंग असं.
तसं तर घेतातच मॅडम प्रत्येक महिन्याला एक किशोरवईंची ची मिटिंग पण होऊन जाते आणि महिलांची पण एक
हा होऊनच जायला पाहिजे.
तस त्यांना आम्ही सांग तो आता माझी एक गरोदर नात होती, तिची एच बी अचानक कमी झाली, तर तिला नंदुरबारला रे फर केलं. हो पहिले शहानाला पाठवलं शहाना पी एस सी ला, तिथून त्यानी नंतर बार पाठवलं होत पण त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी चांगली होती त्याच्यामुळे त्यांनी प्रायव्हेट ला रक्त लावलं.
अच्छा ओके. मग त्यांनी आधी शहाणा, नंदुरबार करण्यापेक्षा डायरेक्ट इथेच निघून जायला पाहिजे होतं ना, त्याला किती शहानाला जाऊन परत रिटर्न नंदुरबारला गेले तर त्यांना किती लांब पडले असेल ते.
हां, तेच म्हणून त्या मात एच बी कमी असल्यामुळे ते सुरतला पाठवत होते त्यामुळे ते सुरत त न जाता रिटर्न शहानाला आले आणि तिथ तिथंच त्यांनी प्रायव्हेटला रक्त लावलं. त्या महिलेला दोनदा गेली ती महिला रक्त लावायला अजून आता एकदा अजून तिचं एच बी चेक करायच आहे.
हम्.
किती किती पॉईंटने वाढल हा.
परत एकदा करून घ्यायचं.
हो त्या महिलेच म्हणजे कमी एच बी असल्यामुळे सगळं शरीराच्या भाग सुजून गेला होता हात, पाय पण तोंड पण सगळं सु हा सगळं सुज तिला म्हणजे असं आठ, दहा दिवस ती पाच, सहा महिन्याची आहे. पाच, सहा महिन्या
महिन्याची गरोदर म अच्छा म आता काळजी घ्यायला सांगा त्यांना व्यवस्थित आहार घ्यायला तिला वेळेवर जेवण, पौष्टिक आहार, वगैरे कसं घ्यायचं ते सांगा त्यांना न्यूट्रिशन आहार, घ्या
हो
चं-प्रोटीनच आहार घ्यायला सांग तिला. सोबत मेडिसिन पण घ्यायला सांगत ते फोलिकऍसिडच्या गोळ्या त्यांना घ्यायला सांगा.
त सर् तर त्यांनी घेतलेलंच आहे,
हां, ठीक आहे चालेल म.
हो ओके.
हा ठीक आहे करेन मी नंतर हा.
हो हो चालेल म.
चाल बाय.
हो बाय.